हॅलो हा ब हां ओके ठीक आहे हां हां चालेल
मला एक विचारच होत हा येत आवाज येत
हा
विचारत होत म्हणजे ते सब्ज्याचे सीड असतात ना ज सीड्स म्हणतात त्यान पण होते असं माझी एक मैत्रिण बोलली
बरं हा ठीक आहे कसं ते म्हणता काय चिया सिड च नाहि चिया सीटस थोडंसं तुम्ही अजून थोडंसं त्याच्याबद्दल माहिती घ्या कोण सांगालय म्हणून आपण सुरू कराल नसायला पाहिजे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणतीच गोष्ट ट्राय करायला नसायला पाहिजे यूट्यूबवर आहेत जि या सिड्सबद्दल माहिती भरपूर आहे आणि कसं असते म्हणते काय चेअ सीड्स आपल्याकडच्या लोकांना ते पचनाला जड जातं
ह का
हो जड जाते पचायला भरपूर ते जास्त वेळ घ घेतात चेसिडस म्हणतात खर
होर का ते लगेच भिसतय लगेच घेतलं तर चालते असं सांगत होते ना म्हणजे मीऐकून फक्त गबस त म्हणजे माझं मीच विचार कराल की काय करायचं काय करायचा
हम्म हम्म हम्म
म्हणात म्हट तुम्हाला विचारू
चेयार सीटच कसं असते एकत आपल्याकडं ते आधीपासून कधी घेतलेलं नाही की न अ शप्न आले क सिड सध त्यामुळं आपल्याकडच्या लोकांना ते सूट पण शक्यत होत नाही कमपेअर जर करायला गेलं तर िया सीडस भरपूर म्हणजे पचनाला पण जोड असत
ते आपलं ह्याच्यात आईस्क्रीम मध्ये फालोदामध्ये तळून घालतात की?
ते चेयार सीट्समध्ये सम्जा असतात.
ते दोन्ही वेगळंय का?
होय होय ते दोन वेगळे चियार सीड सगळ आणि सब्जा असतात ते वेगळ्या असतात सब्जा बी ल इंग्लिशमध्येध्ये काहीतरी म्हणता मला आठवत नाहीये.
बर मग सब्ज वजन कमी होते का?
सब्जाण वजन कमी होते असं अ--म्हणता येणार नाही, परंतु सब्जा बिया असतात ना त्याच्यातन काहीतरी बहतेक अं कुठलं तरी जीवनसत्त्व वगैरे भरपूर मिळते असं म्हणजे म्हणजे त्याच्याबद्दल जास्त सेट्स बद्दल जास्त माहिती नाही आहे मला थोडस मग बघायला लागणार मग चिया. ड म्हणजे रेफर केलेले एक जण होते म त्याच्याबद्दल थोडीशी माहिती. होती म्हणून चिया सीडस बद्दल थोडसं माहिती. ते मला.
बरं.
नाही ह य येवढ. आपलं नाहीयेते. आपल्याला नाही नाही ते दोन्ही वेगळं वेगळं आहे. दोन्ही वेगळं
हा हा का?
आता बाजारात तर पंकिंग सीड्स पण आहेत. परत दुसरे मगज बी ते पण आहेत प्रोटीन म्हणून खाल्लं जाते तरं काय आता.
ते वेगळं वेगळं असत्यात का?
होय होय सगळं वेगळवेगळे असते. सगळं वेगळं आता भरपूर प्रकारचे सिड होय होय भोपळ्याचीिली. आणि दुसरं मगज बी आहे. ते टरबूज मधलं असतं. जे आपण बुंदीच्या लाडू मध्ये बुंदी चे त्या लाडूमध्ये घालतोय ना. हे आणि ते वेगळ ते ग्रीन मध्येैरे ते व्हाईटध्ये येतात. पंकिन सीड ग्रीन मध्ये येते. ते मगजी बी असत ते व
टरबूज च च्या बीया. ना मगज भी म्हणतात व्हय?
हा हो.
ते ड्रायफ्रूट मध्ये येते ते ते त्यापण बिया?
ड्रायफ्रूट हो ड्रायफ्रूटमध्ये येतात.
ह हा हा हा.
तुम्ही जर मुसली टा टा केला की हे पण सगळं मिळून जाईल त्याच्यामध्ये पण ते तो पण एक म्हणजे अ व व क कसलेचच क्रिस्त विथ नट्स किंवा स स्वीट असं पण मिळून जाते तुम्हाला..
हा हा हा.. ते बघते की ट्राय करते मिळाल तर डि-मॅट मध्येच मिळणार का तर आमचे तर लोक पण दुकानात काय मिळणार नाही ते
नाही नाही, लोकलला नाही म्हणणार आणि ह हा
ते त ओट्स म्हग केलाय ना मसाला ओट्स
हा..
मैत्रिणीन आणलेली म्हणजे ते छोट बोर आणलेल पंधरा रुपयेचं पाउच असते त्याच तो तो एकदा ट्राय फक्त टेस्ट साठी आणलेला कसा लागतोय बघण्यासाठी
ते
ते अ ते खातना काय आम्हाला आवडलेला कमी करायचंय किंवा अस तस असं काही रोकत आलं नव्हतं पण ते मॅगी मॅगी घ्यायची होती त्या मॅगीच्या बदल्यात ते नवीन आले हे घेऊन टेस्ट बघा असं दुकानदार म्हंटला म्हणून घेऊन आले मी
बर बर.. हा हा हा
असं झालेलं पण त्याची पण टेस्ट चांगली वाटलेली
हो हो चांगला येते तीन फ्लेवर मध्ये काहीतरी आहे ते टोमॅटोमध्ये... मिळते व्हेजीज मध्ये मिळते असं काहीतरी आहे दोन फ्लेवर तरी आहेत
हा हा टोमॅटोवाला आणलेला आम्ही
हा हा आहे छान लागते ते पण कधी तर अस बदल म्हटलं तर आता पावसाळा वगैरे सुरू होते पटकन काहीतरी थंडीतन आलं पावसात भिजून आलं तर तो एक..
हा हा गरम गरम पण छान वाटते
हा आणि लगेच पटकन पाच मिनिटात बनते ना ते अ झंजट वाटत नाही कुठली कांदा चिरा टोमॅटो चिरा मग- सगळ करा... त्या पेक्षा पाणी, पाणी एकदा उकळल आणि ते घातलं की शिजवलं की झालं हे पटकन खाताय ना सारख हा हे आहे हम्म नाही ते
असाच हा असाच विचार करून ते घेतलेलं म्हणजे मॅगी तर मिळालं नव्हत आम्हाला म्हणून
हम् हम्म हम्म हम्म
ती त्याच फ्रेंड मला बोलली तिनंच किथे सब्जा ते चांगलं असते म्हणजे उष्णता होत नाही पोटात थंडावा देते वजन कमी होते असं केस चांगले होतात
पुणार जास्त खाल्ला जात कारण ते थंड जस नाचणी जस थंडावा द येते तसच सब्जा पण थंडावा देते
त्याच्यान अजून काय उपयोग होतात का
अ उपयोग तोच आहे म्हणजे थंडीसाठी आणि कॅल्शियम पण आहे बहुतेक त्याच्यामध्ये कॅल्शियम प पण थोडस मिळून जाते त्याच्यातन समजा म
मला आधी वाटत होत चिया हा काय मला ते दोन्ही एकच वाट केलो
ते सेम दिसतात पण तसं परंतु त्या वेगळ्या आहेत आणि त्या वेगळ्यात
म्हणजे मागताना आपण सपजत असंच म्हणायला पाहिजे
हो हो तसच म्हणायला पाहिजे हम
नाही तर त जरा कोणपणच होच
होय हो- दोन्ही तसच असत ते आता सम्जा कसयला लागेल भिजून जातात खरं चिया सीट ना रात्री भिजतयला लागतात आणि मॉर्निंग पर्यंत ते मग भिजतात खरं सब्जा बी असतात ते लगेच एक ब पंधरा मिनटात हे होतात
फस हा तेच ती मला बोलली की सकाळी उठल्यावर पहिला ते भिजत घालायचं मग आपण आंघोळतण करूनऊसपर्यंत ते दिसते पंधरा वीस मिनटात आणि मग ते कोमट पाण्यात घालून मिक्स करून प्यायचं अस तो मला सांगितली तिन
म्हणजे वजन कमी करण्यासाठी भरपूर पुुरतानाचा सल्ला घेतलेला
हा असं म्हणजे मैत्रिणी एवढंच बोललेले आहे असं का कसं वगैरे निघेलो आम्ही ते असं वाटायला लागलं ना असं अचानकच फक्त तुम्हाला अस खरं सांग का आता ते आता आताच वाटालंय तस
बर म्हणजे अ हा हो शकते बर कसच ते माहितय की आता आत्ता वाटालाय म्हणजे एज वर पण डिपेंड असत आपल्या हे जसं पुुढं फुढं जात जाते तसं वाटायला लागले की आपलं वजन वाढायला लागले काय? आपलं काय? चुकीचं व्हायलं काय? असं होऊ शकत हे नॉर्मल आहे एवढं काही टेन्शन घेण्याचं काही नाही आहे फक्त रुटीन मध्ये चेंज आणलं तरी होऊन जातं छोट्या छोट्या गोष्टी फक्त केल्या. तरी अ भरपूर प्रमाणात आपण आपल्या गोल्सवर पोहोचू शकतो
बर बर
अस का?
चालतय चालतय पण ट्राय करू नक्की बघेन पहिला जेवणात काकडी कोशिंबीर बदलून बघून जास्त करून
हम्म हम्म हा उकडून फक्त घेतलं तेल कमी मी मग. हम्म
आमच्यात कसं जॉईंट फॅमिली आहे ते तूप अस वापरलं जातेच आणि सारखं मसाल्याचं जेवण असते ते जे सवय झाल्या आम्हाला सगळ्यांना. तुम्हाला मगाशी बोलल्यासारखं
हां
असं झाले ना मग अचानकच बदल न कस चालणार?
हम्म ते पण आहे. जरा जॉईंट फॅमिली असेल तर थोडस प्रॉब्लेम होऊ शकते परंतु आपल्याला सुधारायच आहे म्हटल्यावर थोडंसं मग करायला पाहिजे. आपल्यापासून सुरुवात केली तर मग, तू आता खायला ये तर आम्हाला पण तेच दे. हे होऊन जातात मग थोडं थोडं गोष्टी. त्यामुळे एवढं काय सुरुवात सगळ्यात गोष्टीची सुरुवात तर अशीच होत असते. जरा थोडस म्हणजे ह की वाटणार हा हे काय वेगळंच असं म्हणतात मग जर हेडफोन असेल घरात तर हे काय नवीनच चालू केल्या असं होऊन जातें परंतु एवढं काय लक्ष द्याचं नाही आपल्याला माहित आहे ना. आपण काय? कराव लागले? तर मग आपण करायचं एवढंच.
हम्म हम्म.
ठीक.
नक्की ट्राय करून बघ.
हो हो. चालेल ठीक आहे ओके बाय.
हा बाय बाय.
बाय